ह बोला कि, हा बोला कि.
अ, रेंज नाही वाटतं त्याच्यामुळे, आवाज कमी जास्त तू काय लागलाय. हम्म. हा, आहे कि.
हो, हो काय चालू हाय?
हम्म, हॅलो.
हा बोला कि, काय चाललंय म्हटलं?
हम्म, काय नाही बघ. तुझं काय चाललंय?
काय नाही आता थो, बसले. आता थोड्या वेळाने जेवण कराय घ्यायचं.
हा, हा.
तुमच होतुय कि नाही जेवण?
नाही अजून.
ह, हो, पावसाचं कसं चाललंय तूमच्या इकडे?
हम्, पाऊस आहे की, तुमच्या इथं?
भरपूर आणि असंच लागला तर आमच्या नदीला पुर येईल आता.
पाणी खूप वाढलंय.
हा.
पाणी खूप वाढलय आमच्या नदीचं.
हा, हा कुठली नदी हाय तुमच्या इथं?
करत र
हा हा मग थोडं मी तुला अ,
तुमच्या इकडे नदी नाही का म्हटलं?
आहे की पंचगंगा आहे.
हा हा
हा मग थोडं तुला मी. पाणी इकडं उजळाळवाडीला आम्ही राहतोय ना.
हो
म हा मग इकडे येत नाही पाणी. तिथं न नदीवर येते नदी लांब आहे ना जरा इथन.
हा हा
हम्म
आम्ही पण वरती राहतो त्यामुळे आमच्या इकडे पण काही येत नाही खाली गावातच येतो पाणी.
हा हा कुठलं गाव कुठलं गाव आहे तुमचं?
आम्हचं पन्हाळा साईट माझं गाव.
माझंगाव काय ओके.
हो काय चाललंय मग?
काय नाही- तेच म्हटलं फॅशन सेन्स बद्दल जर असं तुला तुझ्यासोबत बोलायचं होतं.
हा बोला की
हा म्हणजे फॅशन सेन्स म्हणजे कपडे आणि स्टाईलला असं- म्हणजे युज करायचं की आपण आत्मविश्वासू आणि सुंदर दिसेल.
हा हो
हा म्हणजे आता आपण फॅशन करतोय, म्हणजे मोबाईल वरती बघून वगैरे
हा हा
हा मग आपल्याला ते कसं- कशी करायची फॅशन काही समजत नाही ना
हो
कॉलेजला वगैरे जाताना, किंवा डेली यूज साठी कुठेतरी बाहेर जाताना फंक्शन फंक्शन ला वगैरे म त्यांच्यासाठी थोड्याशा काही तरी काही बेसिक टिप्स मी तुला सांगतो.
हा बरं सांगा
हा पहिल्यांदा म्हणजे अ आपले कपडे अ महाग असो वा स्वस्त ते जर फिट नसतील तर आपण खराब दिसू शकतोय आता ते आपण, आपल्या साईजचेच मिळतील असं नसते प्रॉपर साईज मिळत नाही ना बाजारमध्ये आपल्याला ते घरात आणून फिटिंग वगैरेच करून घालायला लागतात.
हो
हा मग कस फिटिंग असणं महत्वाचं आहे जर क कपडे फिट असतील तर तुम्ही दहा पटीने सुंदर दिसू शकता आणि जर ते कपडे फिट फिटच नसतील तर कसं ते लुक वेग दिसत नाही ना व्यवस्थित.
हो
त्याच्यामुळे ते कपडे फिट आहेत. का हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ना आपल्याला अ थ्री कलर रूल आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे कसं आप आपण जो आउटफिट वापरणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तीन पेक्षा जास्त कलर घालायचे नाहीयेत. जर आपण बघ म्हणजे आपण बघ कॉलेजला वगैरे जात असो किंवा घरात सुद्धा जर आपण म्हणजे जर पंजाबी ड्रेस धरला तर अ पॅंट वेगळी टॉप वे आणि जर ओढणी वेगळी घेतली तर ते कसं दिसेल. हा म ते एक हा मग ते थ्री कलर रूल आपल्याला पाळायचा आहे. म्हणजे एक आउटफिट घेतला तर आपल्याला एक तर बेसमध्येच एक बेस घ्यायचा आणि प्लस एक कॉन्ट्रास्ट घ्यायचा. जर आपल्याला कॉन्ट्रास्ट घेतला म्हणजे टॉप जरी एका कलरचा असला तर पॅन्ट आणि ओढणी सेम कलर ची पाहिजे.
तरच आपल्याला ते छान दिसेल आणि त्याच्यानंतरन ह आपल्याला एकाच कलरचे पण कपडे आपण वापरू शकतो. म्हणजे पूर्णपणे ब्लॅक सुद्धा आपण घालू शकतो. ते साडी जर घेतली तर पूर्ण ब्लॅक किंवा कॉन्ट्रास्ट सुद्धा आपण आता आता भरपूर कॉन्ट्रास्ट तेच तर जास्त करून आता साड्या वैगरे आल्यात. ब्लाउज चा कलर वेगळा आणि साडी ची कलर वेगळी हा प आणि मग ह अ तिसरा रोल म्हणजे यातला कसा क्लीन अँड आयर्न कपडे पाहिजेत. आपले म्हणजे कसं कपडे आपले स्वच्छ पाहिजेत आणि इस्त्री केलेले पाहिजेत. जर असं केलं तर कसं आपली अर्धी फॅशन हितच होऊन जात्या. जर कपडेेत आपल्या कसे चुरगाळलेले असतील आणि स्वच्छ नसतील तर ते वेगळं दिसते. ते घाण दिसतय.
हो
हा हा त्याच्यामुळे आपल्याला कसं कपडे आपले नेहमी स्वच्छ आणि इस्त्री केलेले वापरले अ पाहिजेत. आणि त्याच्यानंतर न आपण जर कुठ तरी अ आपल्या शाळेत वगैरे कॉलेजमध्ये बघा किंवा आपल्याला कुठं छोट्याश्या पार्टीला वगैरे जायचं असेल तर, आपण कसं जर साडी नेसणार असू
हां ना
तर साडी नेसल्यावर पण आपल्याला एकदम सिंपल ब्लाऊज थोड त्या बांगड्या परत कानातले वगैरे घालायचंय. आणि म्हणजे मेकअप वगैरे पण थोडाच ठेवायच. जर ते ओव्हर ओव्हर केलं तर ते कस वेगळं दिसेल ते कस एखाद्या फंक्शन पण जर असेल, मोठा लग्न असेल किंवा त्याला... अ... म्हणजे.. अ... कोणाच्या मग, बडेडे पार्टीला वगैरे जायचं, तर आपण हेवी ड्रेस किंवा एक म एखाद वन पीस हेवी घालू शकतोय. आपण नाहीतर. जर आपल्याला सी पन वगैरे कार्यक्रम असतील, तर कस एकदम सिमपलच जायचाय... ह... त्याच्यानंतर कस जर म्हणजे.... आपण जर अ वनपीस घातला. जर एखादा, सण असू दे किंवा कार्यक्रम असु दे. तर आपले दागिने किंवा अ कप कपडे. ह्या दोन्ही पैकी एकच हेवी ठेवायचय. जर य वन पीस किंवा अ.... दागिन्यातला एकच हेवी म ... अ.... म्हणजे हेवी ठेवायचाय एक तर ड्रेस आपला साधा असला, तर आपल्याला दागिने हेवी घालायचे. त्याच्यावर म्हणजे तो लुक छान येतोय. हा आणि जर आपलं अ... ड्रेस हेवी असत तर दागिने एकदम सिम्पल घालायचे, त्याच्यामुळे पण आपल्याला लुक छान येतोय. आणि आपलं काय, कॉलेज कॉलेज किंवा डेलीवेअर साठी कुर्ती आहे. जीन्स अ आपण घालू शकतोय. कुर्तीवर आता वेगवेगळ्या फॅशेशन आल्यात. क्रॉप टॉप पाय, परत प्लाजो, धोती आणि ओढणीला पण वेगवेगळ्या प्रकारे आता. आपण स्टाईल करून घेऊ शकतोय मग, तू कॉलेज ला वगैरे जातीस की नाही?
हो माझं कस एक्सटर्नल आहे ना. काम असलं तरच जातो. म बोललट
हा... हा.. मग कसं काॅ. हा... हा म्हणजे कॉलेजला म्हणजे जाताना. म्हणजे, तू असं प्रॉपर डेली युज साठी म्हणजे काय वापर स मग म्हणजे, कशात कम्फर्टेबल असतेस तू.
मी, कट टॉपमध्येध्येच आणि खाली लेगिंग्स.
हा...
गेन स्टॉप प्रयत्न
वापरत नाहीस काय?
हो...
हा... हा.. म्हणजे जीन्स आवडतच नाही का तुला?
नाही, अलाऊड नाय हाय
अलाऊडच नाही. हाय ह्या जनरेशन मध्ये ह... ह... म्हणजेे कांच्या त असल्या सोड म्हणजे मी
हा... दुसरी फॅशन चालते. जीन्स सोडून बाकी सगळं चालते.
हम्म... म्हणजे आमच्या आमच्या आता, माझं सोड लग्न झाले सोडत. लग्न झाल्या तर काय चालतच नाही. खरं... लग्नाच्या आधी पण... होय, एकेकांच्या चालते सोड. ह्या आपले कसं, मिडल क्लास फॅमिलीमध्येध्ये एवढे जास्त कुठं असते.
हो... एकेकांना नाही आवडत.
हा.. मग ममी पण नाही सोड बा. मी पण नाही वापरली, सल कधी, जीन्स, कॉलेजला जाताना, पण आ आपलं, पंजाबी ड्रेस किंवा सीगार सेट वगैरेच, हम्म.
तस चालतय, खजिन च नाही.
त्याच्यानंतर बक्स, आपल्याला जर म्हणजे आपली स्टाईल कशी बनते, तर पहिला तर आपल्याला, कम्फर्ट कम्फर्ट पाहिजे, आपला पहिला, म्हणजे जे आपण घात ज्यावर कॉन्फिडंट वाटल, तेच आपल्यासाठी बेस्ट असतय, नाहीतर आपण कस आपल्याला हीं कपडे फिटिंग, एकदम फिट बसतात, तर आपण कसं सतत त्या कपड्यांकडेच, आपलं लक्ष जाणार, मग आपण कॉन्फिडन्स दिसत नाही, त्याच्यात. त्याच्यामुळे आपल्याला कॉन्फिडंट वाढतेच, तोच कपडे आपल्याला, अ घालायचे आणि किंवा आपण इनस्टाग्राम वगैरे, म्हणजे सोशल मीडियावर बघून, सुद्धा आपण म्हणजे तें, फॅशन करू शकतोय, पण त्यां ची, कॉपी करायची नाही.
हम्, त्यात आपलं, काहीतरी घाळून युनिक
हा, म्हणजे जर आपण, त्यांच्यासारखंच अ आपल्याला, म्हणजे घालायला बघितलं, सेम तर, ते आपल्याला सूट होत नाही, मग आपल्याला तस त्यात कस, आपला मुड ओफ वगैरे होऊ शकतोय, आपली बॉडीला सूट होइल, तसच आपल्याला, चेंज कराय लागतय ना, त्याच्यात, जर आपण तसच करायचं म्हटलं तर आपल्याला, ते सूट होणार नाही, आणि परत आपल्याला एक, एक-एकाच वेळेला कसं, घड्याल अ मोठी बॅग, असं एकत्रच, असं सगळं घ्यायच नाहीये, नाहीतर ते सगळं पूर्ण आपला लूक, हेवी- हेवी दिसतोय, त्याच्यामु
हो.
आणि अ आपल्या आता, मोबाईलवर आपण, वेगवेगळे ट्रेंड बघतोय. साडीचा, ड्रेसचा तर ते ट्रेनच्या नादात, स्वतःला आपण, अनकम्फर्टेबल अ करायचं नाही, मग आपण कंफर्टेबल केलं की म्हणजे ट्रेन्ड, पण होत नाही आणि आपल्याला ते, हे पण होत नाही. आणि जास्त कोण, म्हणजे आपलं चप्पल चप्पल मुळ आपला, कसा पूर्ण लूक अवलंबून हाय, चप्पलावर आपल्या जर चप्पल विसरलं, तर मग
रेंज आल्यानंतर, कुठं काय?
हा, बर बर.
हा.